हॅलो. हा येते येते स्पीकर ऑन काहीच करू नको असं... कानाल लावूनच बोलवर का.
हो हो नाही. अगं कित दहा मिनिटं बोलायचंय याच्यावरती? अच्छा, आणि...
आणि अ माझे पैसे पण आहे हं हं ना ते नऊशे पंधराचं दाखवतंय हा मग बरोबर आहे ना तेवढच दाखव नऊशे पंधरा हा हा म्हणजे ना, काही माहिती आ... कारण कि बोल बोल तू बोल हा असच सहाशेच्या पुढेचं जातय एक कॉल
ह हा
हा आणि ते अ काय एका मैत्रिणीचे ना माझ्या ते एकशे ऐंशी... ते काही तरी ते अं ते काय मलाहि नाही समजलंय.. पण मग नंतरचे कॉल लागूनं नाहीना राहिले त्यांचे... त्या मैत्रिणीचे तीन चार कॉल राहिलेय ना.
म असे किती करायचे असतात?
अ तीस कॉल... तीस कॉल आहेना दाखवतायना... दाखवतय ना तिथं? मला दाखवतात ना ते. हा मग ते हा पाच.. पाच येत राहतील, पाच आले काय? आता पाच झाले का मग परत पाच पाच येत राहतील असे तीस.... कॉल करायचे हं पण मग ते दहा मिनिटा.... चे जे वरचे सेकंद आहे ना मला तरी असं वाटत मग ते धरले गेले बर का त्यांच्या ह्यच्यात...
अच्छा....
हा म्हणजे आपण कंप्लीट दहा मिनटालाच बंद नाही ना करत हे अस थोड वर हो. तसे ना हा जरा इकडे तिकडे हा बहुतेक ते धरले गेलय असं मला वाटतय
हम्म हम्म हम्म
हम्म बाकी कुठंहाईस अगंबाई माग होय ना ती वीस कॉल करायची होती तर माझ्याकडून एकोनवीस झाले कॉल तर मला फक्त चार कॉलचेच पैसे आले
बाई असं का
चे कॉलच काय झालंय काय माहिती समजच नाही म चार कॉलचं तुझं किती आलंय
हॅलो सतरा कॉलचे सातशे आले
हा म्हणजे हा आपण केले त्यात काही नाही आपल्याला केले त्याचे असं धरून सातशे रुपये आले
हा हा हा
असं
सातशे रुपये थोडे झालेत का? आपण सविताला म्हंटल होतो का गं सोनी ते कागद साहेब घे कर ऐकलं नाही तेव्हा शंभर रुपयाकडे पाहिलं हम्म
हम्म एवढ्यात तिच्याकड किती लोक प पाहिली ना म
बोलवलेलं कधी रिकामा असतोय का
हम्म
गडी किती दिवसात करायचे असतात हॅलो हॅलो हॅलो हॅलो सोनी आ का